हॅलो म्हटलं एकदाण हा येव राहिला ना
टपप हम्म हम् हा स्पष्ट स
ह मला अली कुड सोडायचं भेंडीला मल त पाच हा मग म्हटलं क ट्रॅक्टरचा आवाज परत आवाज जायचा नाही बरोबर
हा ट्रॅक्टरच्या आवाजते
सड्या फल ल ना
हा हा कचकू
मला एक जण म्हणे वर बसून जा्यायच त म्हणे एक झाला ठरली म चारले दिवस तगयचं आणि तेना फक्त आहे ना खराब खराब असा डाळा बुडका सारखा कांदेशयोग सारखे बरं आहे जवनी बुरका बारका कांदा दिसला का तो फाळक् फाळक्या फेकीत चालायचा फारक्या फेकीत चालायचा हा थोडं गलटी ती त काही वाटला ना डाऊन माल आ तो याच्या टॅक चालायचं म्हणे
हा मग फाळक्यात कोपऱ्यात फेकायचा ह आम्ही तेच करतो जो हे राहतो ना पाठी टाकली का लगेच वरती एखादा अस बि कलरचा बारीक थोडा हे वाटलं ना गडू मग तो मग कोबीच्या फाळकेत फेकीत चालायच.
हा म्हणजे मग उकरायला बी बेऊन माला एक सारखा बाहेर दिसून जात
हम् चांगलं एकसारखा माल दिसतो ना मग सट मार्क तेच भाव चांगला वेळ निघून जातो म आणि खाली करायची वेळेस ते पटकन खाली होऊन राहात ना मग ते हा का पडलं क कि तो माल खाली दाबून जातो तेवढंच तापयच, हम्
चांगला मारलं ना नाही उपरायला अडचण नाही येते ती ते लावायला अडचण नाही ये
हम्म
बेट कापसाप चाललतील ना
हा तेच ना
मरलं
ह भरपूर नवीन म्हणजे प्रत्येक हे जास्त कांदा वालद असशेच करता काही ना काही
हम्म मग वाह नवीन शिकायला भेटत ना काे ह वापरलीच पाहि म्हज नवीन नवीन प्रकार गोष्टी लक्ष ठेऊन जाते.
हम्
चालच रात प्रतेकची ट ट्रॉली भरची पद्धत वेगली राते
वेगळी राते. ह काही काही ते शार्क बर त्या का परत मार्केटला पावत मालच पडतो बारी इतका क्वालिटी वा माल पडतो
हा म तेच ना त्याची साईड लागती खरी
चांगल्या पैकी जाईल काही माणस योपरी लोक माणसणार नाही सुधारणार मग
अरे व्यापारी आता हेच म्हणतील का काय थोडं सुधारणार नाही कमी होईल कमी होईल म्हणजे आपल्या सारखं भरपूर शेतकरी त्या धाक कनी लगेच विकून टाकीत्या
हा म त्यांचा फायदा होऊन जातो ना सस्त घिऊन आता भरपूर शाळेमध्ये पाहिलं ना त ते ता मस्त माल घेऊन ठेवीली पण त्यांच मारून व्यवस्थित करून ठेवीली
मग ते कुठं जर भाव कमी होणार असल तेन ल पुढं माल गडीत चालली असते ना साठ
हा साठवला झाला
ह ते साठू राहिली म्हणजे मग शंभर टक्के भाव वाढणारे पुढं
आता दरवाजच बऱ्यापैकी चांगलं जाऊ राहिलं ना काय आताय चांगले पैसे येता तरी
हा चांगले जाऊ राहिले दोन हजार म्हटल्यावर चांगले सरासरी दोन हजार चांगले कराल नाही तर ते चांगलंच होत मध्ये मध्ये दोन वर्षा मध्ये काय झालं ते जास्त अचानक वीस हजार पंधरा हजार आणि एक करून टाकल त्याच्यामुळे आता हा कमीच वाटतो.
नाही वीस हजाराची एवढं दहा हजाराची नाही काढ कोणाला
पण मग तेव्हा झालत ना तेव्हा तेव्हा होऊन गेलं ना तेवढ भाव दिले मंग आता
पैसे होऊन गेले ना भाऊ काय खायला
हम्म मोकार म्हणजे तिकडले इकडले ते तिकडले भागातले डोंगरी भागातले त्याच्यावर लाल कांदे तिकड सगळं ब अजून गेलं ना एकदम हे भाग होता ड्राय भाग होता आता तिकड सदन भाग हो गेला सगळ्यांचे तळे झाले शेततळे झाले गाड्या बंगले झाले मग पुढची शेती तर लगेच त्यांच बदललं ना नाही ते फक्त ऊन पावसाळ पीक राहायचं ना तिकडं आता तळे झाले त उन्हाळी पिक अन ते सगळे बदल झाला ना.
म, तरी या वर्षी लय लाल. कांद्याला, हे करून ठेवलं होतं ना, तळ्यातलं पाणी साठून ठेवलं होतं ना रोपासाठी ते टामॅटोला वापरून टाकलं त्यांना व पडल पाऊस मग भरू. तळीस फरक. ते जे हा हातून गेलं आणि हातातून फोडायची पाळी आली.
न मी आता दोन तीन दिवस झाले तिकडलं तिकडल्या साईडला तिकडे बर रोक असे मिर चीची लागण टमाटा, लई लावेल ये मेथीच्या भाज्या भरपूर लोकांनी टाकेलये.
हा हा. भरू.
हम्म हम्म, तेच भाज्या येत्या ना आता इकड. आता थोडं टप्प्याटप्पयांनी आणि टमाटे अन् मिरचीची लागण अ भरपूर आहे तिकडं.
कांद्याच्या भाजीचं चूक झाली वय, कांद्याच्या भाजीच ते वोळं भेटत राहतंय.
हा, ते काय फक्त भाजीच उगती त्याची.
हां हां. च डोक्यात होत टाकायच्या हो भाव.
नई ते, नई या सीझन म्हणजे भावच राहत. त्या भाजीला.
हा ना मग आहे त्याच्या डोक्यात ना एखाद्या वर्षी गंमत करायची त्याची आली
ते याच राहत आपण जेव
आणि कांद्याच्या भाजीला, आ ग नई नई. कांद्याच्या भाजीला कधी भाव येणार? ह दारू पाहिजे खाली, हा या सिझन मध्ये सगळ्याच भाज्या या सीझन म्हण जर, हे झालं तर कधी बी वीस पंचवीस रुपये विकून जाईल
मी तीस रुपये जोडी मीच पाहिलं गुरुवारी तीस रुपये जोडी नेच आणली ना कांद्या ची भाजी, कांद्याची भाजी, मेथीची, शेपूची तिन्ही भाजी तीस रुपये जुडीने च आणल्या.
हा का? काय बर नाही किती फरत पडत
न तेचं ना.
घेवडा लावला का?
लावय उघल आता गेल एक वेलात होऊन जात भरपूर निघत ना त्याच्यात. शेंगा.
ऐक येलात होऊन जाईल म्हणा. आमचा तरला, ते तांबरट राहिलं ना आता आपूनचा व्यवसाय पोटापुरता आहे त्याच्यामुळे दररोज तांब्याभर पाणी टाकशील तरी होईल. आमच्याला तांब्याभर पाण्यात तर नाही ना होणार. हा.
हा मग सकाळला पाणी द्यायचंय ना लगेच कोरडा पडत आणि सकाळी पाणी दिलं का सकाळी नाही द्यायचं अरे मग संध्याकाळी द्यायचं पाणी म्हणजे रात्रभर आहे ना
रीन ना.
म रा
आता का हम् गारव्याना सगळ फ्रेश दिसून राहत मग. ह
तेच ना मग ते मुळ पाणी बी सुकित ना मग तेवढं ना आता सकाळी जर पाणी दिलं ना मग दिवस बरात ते ऊनच पाणी सुकवून घेत तर मग ते फळाला नाही भेटात एवढं बाजीला
हा फल नाही बेठी
त्याच्यामुळे मग संध्याकाळी पाणी सोडल्या बरोबर मुळ सोडत येत पाणी
त्याच ते स्प्रंकलर वचओ वरी लाईट बरोबर नाही चालत ना का पण सारखी लग झटल लग हाेव काय म्हणतो आपण त्याला सगळी हे प्लॅनेट झाली ना सोलरचे सोलरच्या प्लॅनेट आहे मुळ लाईट निसती आता तर पाऊस पडले म मग ना सोलरच प्लॅनेट या काही लाईटसईन चालते क नाही काय माहिती गिझर
त्याला त हेचवाय ना ह सूर्य किरणावरधी ना ते पावसा जरलं हे झालं तर म्ह का चालल दे
हा न मग तोच विषय आहे ना कोला जर सूर्य किरणच नाही पाडला तर काय पाणी अवघडच होऊन जाईल का
ह
म का ती लडीत असाल काय
अ लिक्विड देऊन झालंय का
नाही द्यायचंय आता किती वाजले चार चोवीस हार तास टळाल्या लायटीला
हम्म हम्म हम्
हमोनियन फजे घ्यायचे मुळीसाठी
इ सर भेंडीला का
हा भिंडल फुटवान भेंडी वाढत त्यां पवार आहे महारायच पण ते आता सिक्स बीच नव्हत घरी उद्याला आता जमलं तर आणावं लाग सिक्स बिना बी फुल कळी वाढत ना
हा हा
शिक्ष दे गरंजी तरर् मारला ना
हा
गळी वाढते फुले वाढत
हम् हम् ह
अ गृती वेटी अस अस
हम् ह
आयुष्य द्यायचे बा वड जाल महाग मफ दयच मु आणायची इच्छा होत नाही
तेच ना ओ खाद्याच्या औषधांचे भाव जास्तच वाढले
जास् वाडून घ डारे आता म्हणजे किन डायरेक्ट दीड पट वाढून घेतला करपट